हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो?
हॅलो?
हा आवाज येतोय माझा? हॅलो? हॅलो? हा यायला का आता बघ? अला आवाज? हॅलो? हॅलो?
हा बोल ना
झाला काय आवाज क्लिअर? काय करतेस? बर.
काही येत नाही.
होय काय, तु बी जस्ट फोन पण करत नाही येस मला आता यायला आवाज? बरबर. आह हॅलो? हा. बर. हॅलो. हा आवा जला हॅलो? हॅलो? हॅलो आवाजला...
हॅलो.
हॅलो हा बोल अग. काय म्हणतेस
जावर... आणिनी ब्रेक.
आता येतो ग बघ.
हो आता क्लिअर येत ह्याच खाणी... हा.
हो हो. ह इथ इथच रेंज आहे बहुतेक मला बोल काय म्हणतेस काय खूप दिवसांनी कॉल केलास.
कसे कसे. अश आहे.
अ खूप... छान तू कशी आहेस.
रिसीव्ह करा.
अगं मी तुला कोव कर... ते विषय काय झाला तुला सांगू काय असंच मी बसले होते काल आमच्या पाहुण्यांच्या घरी गेलेले ना तिकड अ तुला म सांगितलेले की मी थोडं बिजी आहे बाहेर आहे मी तुला कॉल करते म्हणून मग आवाज येतो ना माझा...
हो होय र.
हा हा मग त्यावेळेस काय झालं तिथं विषय निघलेला ग बालविवाह म्हणजे एक मुलगी होती लहान आणि तिच्या लग्नाचा विषय निघलेला मग माझ्या डोक्यात आलं की अरे आपण अजून पण जाती परंपरेत किती अडकलोय असं अजून ही बाल. विवाह वरे असा म्हणजे अस किती ज म्हणजे अजून परंपरेत आपण किती अडकलोय की ह्या लोकांना इतक आधुनिक जग असताना एकविसावा शतकचालू अस... म्हणजे एय टेक्नॉलॉजी आपल्या देशात आल्या तरी... पण आपला देश खेडेगावामध्ये असलेल्या या जाती म्हण परंपरातून किंवा परंपरेतून किंवा अस त्या म्हणजे परंपरापासून चालत आलेल्या रूढीतून अजून बाहेर पडला नाहीे.
हम..
त्याच्यावर तुझं काय म्हणण आहे.
अ म्हणजे तू बोलतीस त्या बरोबरच आहे मालविवाह कोण करतय आता कोण आहेत. आजी असला त्यांनी त्यांनी सांगितलं असेल नाही.
हो
तीचं आहे
हो बाल विवाहावावर आहे बंदी
अठरा वर्ष का हे माहितीच्या
हो
तर तेे शिकलेलं वगैरे असलं एज्युकेटेड असलं त्यांच्या फॅमिलीमध्ये तर ते केस देखील टाकू शकतात त्यांच्यावर तर असं नाही बालविवाह नाही मला नाही वाटतं की त्यांनी करावं अजून त्याची पूर्ण शरीराची पूर्ण वाढ झाली झालेली नसते बुद्धीची झालेली नसते कळतं नसतं म्हणजे हो आणि संकटच्या वेळी आता पण एवढे हा आपण एवढं मोठं झालो लहानाचं आपल्याला अजून कळतं नाही कि कठीण प्रसं कठीण प्रसंगी कोणता निर्णय घ्यावा आपण पेरेंट्स वर डिपेंड राहतो डायरेक्ट आपण डिसिजन घेत नाही की हा बाबा हे होऊ दे तर आपण एकदा बोलतो की बाबांना विचारते आईना विचारते असं असत आणि ते बालविवाह नंतर तर मग सगळे डिशिज जण म्हणजे एक फॅमिली सांभाळायची असते
हो
बरोबर आहे ना
बरोबर आहे आणि त्यात अगं म्हणजे खेळायच्या वयात तुम्ही त्यांना कुठल्या बंधनात अडकवत्याय ज्या बंधनातील त्यांना काहीच माहि
आणि बंधन तर राहुदे तुला आपण विज्ञान शिकलोय आपण आता पण जर असे म्हणजे एजुकेट तेच आहे शिकलोय तू बघतियासं आपणंगत बाळानां आपणंग जर त्यांना बाळ झालं
म्हणजे मुलीच्या गर्भाशयाची वाढ व्यवस्थित नाही झाली तर हा ते होऊ शकतय म्हणजे
हो किंवा बाळ न देखील होऊ म्हणजे होणंच शक्य नसतं
हो आणि आजार येतात किंवा माता बरोबर आहे आणि माता मृत्यू तयू दर तर किती वाढ ते आजकाल आणि यामध्ये लहान लहान
तर अशा परंपरा मला खरंच वाटत आता तू बोललीस ना की ए आय जग आहे टेक्नॉलॉजी ते आल्या नवीन ते काळानुसार बदल गरजेच आहे मी तर काळ आपल्याला बदलतो असं म्हणतात
हो हा हे मात्र खरं आहे
कितीतरी कितीतरी अशा मुली आहेत ज्या स्वतः म्हणजे ज्यांच्या घरात मुलं नाही आहेत त्या स्वत कमवून बिण्या लग्ना ना राहून आई बाबांना कष्ट करून घर बांधतात सक्सेसफुल होतात मग लग्न कर
ते स्वतःच्या पायावर डिपेंड राहणं एका स्त्रीनं हे आजकालची शक्ती आहे नारीशक्त दाखवण हे महत्वाचं आहे ना की त्या जुन्या परंपरेत फुडे चूल आणि मूल हे ही संकल्पनाच आता बंद झाली आहे चुल आणि मुल हे विचाराच
हो अगोदर मेल म्हणत होते ना तू फक् घर बाळ तुला काय पाहिजे त आणून देतो म्हणजे आपण पूर्ण त्या मेलवर डिपेंड होतो पुरुषांवर डिपेंड होतो ते बोलेल ते करायचं ते उठ ऊठ म्हणल्याव उठायचं ते बस म्हणल्यावर बसायचं पण नारी शक्ती आता पुढे गेलेली आहे असं बोलले जाते की स्त्रियांना जास्त महत्त्व आहे लेडीज फर्स्ट बोललं जातं ना कोणत्याही गोष्टीत लेडीज फर्स्ट तर पूर्ण शिक्षणाचा अधिकार आहे मुलीं आर्मी आर्मीत सुद्धा मुलींना घेतलं जात देखील म्हणजे ज बघा तिथं आता स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला दिसत आहे आणि आजच्या जुगात जगात ते बालविवाह म्हटल्या थोडा कठीण आहे
हो बरोबर आहे तुझं
ते बालवाडीतल्या किंवा ते असं मोर्चाच्या मॅडम वगैरे येत त्यांना त्यांना सांगून पण समजावून सांगायला पाहिजे त्यांना की मुलगी शिकू दे असं बोलतात ना की मुलगी शिकली प्रगती
होय होय आणि दोन घरचा उधार होतोय शिकली म्हणजे
हा आपल्या घराचा होतो ते होतो परत दुसऱ्या घराचा देखील त तिथं एज्युकेटेड बनून कमवू शकते घरातील काम करू शकते किंवा घर कसल्या बिझनेस करू शकतो लॅपटॉप वर पीसी वर मुलांना शिकू शकते क्लासेस घेऊ शकते डान्स क्लास घेऊ शकते वेगवेगळे अशे क्लासेस आहेत म्हणजे आज मुली कमी पडतच नाहीत जगात
होय होय बरोबर आहे आणि तुम ना ते मेल अस म्हणत होते म्हणजे पुरुष आपली भारतीय संस्था म्हणजे आपली भारताची जी संस्था आहे ना ती तशीच आहे म्हणजे पुरुष प्रधान आहे
हो देश आहे बोलतात हा
देशा आहे आपला मग त्याच्यानुसार ते परंपरेनुसार चालत आलेलं आहे ग तसं त्यामुळे हे बदलणं थोडं आता बदलले पुरुषांची मानसिक म्हणजे दृष्टी पण बदलल्या स्त्रियांकडे बघण्याची आजकाल
हो हो काही पुरुषांना म्हणजे चांगलं वाटत की शिकते हा नाही चांगलं देखील हो कि त्यांना वाटत की हा तर एक एक पुरुषांना असं वाटतं की मी एका बाईच्या जीवावर जगू म्हणजे ही कमवेल ते मी खाऊ त्यांचा इगो जागा होतो ना ते बोलतात ना मेल ईगो तर त्या टाईपमध्ये तर तसे पुरुष नसलेलेच बरे असं मला तर वाटतय कारण एखादा पुरुष स्त्रीला सपोर्ट करतो म्हणल्यावर स्त्री पुढं जाणार आणि अस बोलतात की पुरुषाच्या मागे पुरुष जर सक्सेस झाला तर त्याच्यापाटिमाग स्त्री असत्या हा ती आई असू दे बहीण असू दे बायको असू दे हा किंवा मैत्रीण असू दे म्हणजे स्त्री ही लाईफ मध्ये पाहिजेच
आणि एक स्त्री सक्से स्त्रीच्या सक्सेसफुल होण्यामागे एका पुरुषाचाही हात असू शकतोय हे पण तितकंच खर आहे असं नाही के समानता ही आपल्या भार भारत देश ह्याची म्हण किंवा आपल्या या विश्वाची आपल्याला निर्माण कर देवाना फक्त काय आपल्याला जाती धर्म वंश काहीच दिला नाही फक्त समानता काय दिल्या एक स्त्री आणि एक दोनच धर्म आहेत जगात एक स्त्रीचा आणि एक पुरुषाचा एक मेल आणि एक फिमेल आता तरी हा
त्या वगैेरे असं
तस काहीच नाहीत ह बरोबर आहे आणि स्त्रिया पण खदार पुरुषा म्हणजे स्त्रिया पण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत कुठल्या पण क्षेत्रात कमी नाहीत सगळ्या क्षेत्रात मुले आहेत विमान पण मुली च उडवत पायलट म्हण किंवा सायकल हि चालवू शकतात त्या विमानही उडवू शकतात
हो आता ते आपण बघितलं नाही जी अअअ म्हणजे टेलिव्हिजनवर अलका कबूल यते ची ओल्ड मध्ये माहि ची साडी वगैरे पिक्चरमध्ये आहे. टेलिव्हिजन मध्ये तिची मुलगी जी ॲक्टर असू शकते ती मुलगी पायलट झालेली आहे ती आता स्वतःच म्हणजे पायलट घेऊन ती चालवते. त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देते म्हणजे मुली सुद्धा कशात कमी नाही नेवी मध्ये मुली आहेत पायलटमध्ये आहेत आर्मीमध्ये आहेत जिथे बघल तिथ मुली मुली आहेत हो अअअ अगदी सिमेंट म्हणजे घर बांध बांधताना दे खे पुरुषांसोबत ज्या बुट्ट्या उचलू हा मु म तिथं बायका असतातच
होय ते इंजिनियर सुद्धा पोरी आहेत आणि घर बांधायला ही पोरी आहेत. घर चालवायला पण मुली सक्षम आहेत.
हो तर मला तर वाटतंय की बालविवाह थांबवून शिक्षणाची एकदा तर त्यांना संधी द्यावी.
आपला बर आहे आपल्याला सावित्रीबाई ज्योति फुले यांनी किती कुठल्या ह्याच्यात न शिकवलंय त्या त्या मानानं आप पु पुढ जाऊन त्यांचं खरंच नाव उज्वल करा म्हणजे त्यांनी आपल्या ज्या बंधनात मुक्त केलंय ते खरंच आता म्हणजे आपण त्यांच हे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही.
हो हो अगदी बरोबर. आहे त्यांनी पहिलीच अ शाळा काढली
त्यामध्ये मुलींची पहिली समाजामध्ये किती विरोध होता शाळेसाठी त्या मुलीं शिक्षणासाठी तरी त्यांनी माघार घेतली नाही. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासाठी खूप काय काय केले.
हो हो अगदी बरोबर आहे.
हम्
मला तर वाटते की खरंच बोल मी शिकावं आणि प्रगती करावी ब तू पण साम समजवण्यात च प्रयत्न कर बघ काय होतय कॉल कर ओके चालेल ठेवू काय हा